बोला मॅड
काय म्हणते सानी
एकदमच्यावडे
का आमच्याकडं
सगळं तुमच्याकडेच आहे बोल
जॉबचं बघणार आलेच का नाहीस मग
नाहीये अजून अजून तिकडडं फोन यायच आहे
हा हा हा
भरला अप्लिकेशन तिने आता बघून मग फोन करणार हळू हळू अजून बस यायची हळू मग चलू आता क्लासला मग अजून शाळेचच होय आहे माझ मडम
त्याचा बा आता चालाय काय म्हटलं
नाही आम्ही चालल आता शाळेला बाई
का
आमचा क्लास चालू आहेत क्लासलाच लय डोकं फिरलं ह तेच म्हणाल आमच्या शाळा चालू आहे म ज बाई हा अनेक मैत्रण आहे
हा हा ह गल्ली गोळा करून जातेस म्हणायचं
गल्लेला उठून जातो आता झोपलाल अ झोप येत आहे बघ साडे अकरा झोपल्याला आता उठोय नाही आहेत मी सावने चुकलं मग काय त सम झ लाव्या रोव म्हणून आत झोपलेच घरात मग माझी जव पण म्हणाली ऍप करून दे घर तिला एवढं टेन्शन आहे म्हटलं त्याचं मग थांबा तिलाजू येतो थांब बोल धन ए ती माहिती सांग का बोल क अग माझी मैत्री नाही बोलते हॅल
मी काय मॅडम नाही कुठली मला द्यायला शाळेची मॅडम म्हटली त्या क्लास मधली आहे
बोला मॅडमंडली बोलत
मॅडम काय बोलू नका सानिका नाव आहे माझ सानिका म्हनात.
हा हा असं आहे का बर देवला जा ह जेवनस चालाव का क्लास ला.
हा हा ते काय ऍप मध्ये काय असं नसतंय ते सोपत असतंय सगळं तर पद्मीने केलंय की दोन टास्क.
ते पद्मीने का नाही ते सांगत नाही. लई कडु हाय. कान लाले हा.
एवढं काय अवघड नाही सोडा सांगल की तुम्हांस नी.
हा हा त्याच्याकडन माहिती करून घेतो घ्या आम्ही.
हा काय एवढच पैसे येत काय आता कोण तेवढं पैसे देणार आपल्याला.
दुसरं काय नाही ना? कोणा ओळखाय दहा मिनिट माहिती साने एक थांब होल्ड ठेव.
होल्ड वर ठेव हा. होल्ड वर कशाला ते मग हे होईत नाही बाळा.
तेकांड पण ऐकतेसय गला होल्ड बिलड काय नसतं वेगं
ओल्ड बिल्ड काय नसते गं हे वेगंच असते आणि ते कॉल्च वेगळां अस. ह्याच्यावर बोलायलाच नाही कोणाला व्यस्त लागत नाही असा विषय
अरे म्हणूनच. भारी हाय बाई.
हा म्हणून भारी म्हणजे हे वेगळंच आहे का असं बोलता ना कोणाच फोन यायला नको सगळं त्यांनी सिस्टीम करून ठेवलेले
चांगलाय हाय.
ते फॉर्म भरलीस का नाही आणि परत आलंत ते काय काम होतं ते काम होत बघ. ते काय ग्रुप ला टाकलेली.
कुठलं ग? आज बघितलच नाही काय? आज आवरलोय ते झोपलोयच व्हय. नाहीच ते काय नुसतं. मी नुसतं हेच. बघितलं की म्हणजे एकेकांच अपडेट होईना इश्यू याल्यात हेच बघितलं.
हा हां हां. मेसेज देतात ग मेसेज बघत राहायचं ते काय तर कामाचं असतंय.
बघितलं सोडं आज एवढा कंटाळा आला ना आज मोबाईलच बघितलं नाही. आल्याल हे तसेच पडलंत सगळं. जेवलो आवरलो आता गेलो की चार साडेचार वाजून जातात अगं यायला.
पूर्ण दिवसच आणि तिथं आणि यायचं आता आणि बसन दररोज बस स्कुटीन जात नाही. आज बस न चाललोय त्यात आणि पाऊस‌. हाय घरात टी व्ही बगत बसलाय. आऊ हाय तेनच्या हेच्या तसं काय नसतंय अग त्याच्या फ्रेंड्स वगैरे येतात खेळायला.
हा म.
हा नीवांत असतोय तो घरी. माझं काय नाही खरंच घे कुठेच पाठी लागत नाही मम्मीकडे ते जातना तेन पाठ लागतोय सोड
हा हा
अरे एनी टाइम क्लासला चालू म्हटलं की जाऊन ये म्हणतीया काला म्हणून पण घे ना मी पण घेणार नव्हतो तरी पण हाय बाई शांत झाला. मोठा पाच वर्षा होत आला की.
हो तरी पण एक एक जण पाच वर्षापर्यंत पण म्हणतात माहिती आहे नव्हतं
हा ते तर हाय ओ आला का नाही ते टी व्ही एक खेळतो टी व्ही संघ बघतोय एक नाहीतर सगळे गल्लीतले पोरं लहान लहान आहेतच खेळत बसतोय त्यांचा संघ हा त्या ते पोटाला खाते पाहिजे ते डबा डब्यावर डब होतय डबा उडकतय भावासारखा य ते डबा हा आणि कसं आहे मी सगळ्या डब्यात लागतंय म्हणून करून ठेवतो लाडू वगैरे त्या ते हे करतोय डबल डबल दोन ठेवतोय चोडतोय डबा काढतोय आणि काय तची एक मोठी बॉटल आहे बॉटल बॉटल भरून ठेवतो त्याचा त्याचं निेवात आणि ते कटकट काय नाही बघ
भारी काम आहे ना
हा ओते हे करतेय ग हे दे ते दे लाग तेच सोड सुट्टी जेवणाची लंच ब्रेक कधी आहे तुझा?
कधी पण असतं कधी पण जेवायच चालतंय काही विषय नसतं
गर्दी म्हणजे कमी असलं तवा का काय हम्म हम्म हम्म मग बॉस तुमचे बॉस बॉस तुमच्या आहेत की नाही म्हटलं तिथं
स्पीकरवर ला टाकत लागतं नाही वाटत स्पीकरवर
स्पीकर ला आय थिंक थांब अ बघते हे नाही नुसता कट करायचं तेवढंच आहे स्पीकर जॉईंट वगैरे काही नाही वाढते याला
हम्म तेवढं म्हणजे कंटिन्यू बोलायचं वाटत दुसरं काही काम पण करू शकत नाही
हा डोकं भारी लावलं त्यांनी
तेच काय काम करायचं नाही हे
आय थिंक ह्याला ब्लूटूथ पण कनेक्ट होत नाही या नाही तर ब्लूटूथ पण ऑप्शन नाही नाही होणार नाही कारण ब्लूटूथ ऑप्शन ला असतोय ना साईड ला आपले कॉल्स केले की कोपऱ्यात ब्लूटूथ पण असतोय.
ह ते काय बघू आता काय फोन केलेय ब्लूटूथ कनेक्ट
ते तर आहे सोड किती दहा मिनिट तेवढे
हो कुठं बाई अजून दहा टास्क राहिला मला दहा जणांना फोन करायचाय
दहा जणा सनी नाही पेरुलयकर तेजी तेजी जे कि तिथं ग ते आता पेरी केला काय होत असलं तर करकी
अगं तिला ती कॉलचा बॅलेन्स नाही आहे तिच्याकडे तिला मेसेज टाका लागतं तेव्हा ऑनलाईन असली नसली तर तीन चार दिवस झाला तिला सांगाले फोन करते फोन करते हा हा हां
आणि पंधरा रुपये घेतात आता हे माझं ब बॅलेन्स सुद्धा संपल तुझं कॉल येत आहे तसा
नेट असल्यावर ग
म मग सगळ संपणार आहे आता नाही संप आपणार फमाचा
कधी संपणार आहे
बहुतेक उद्या काय परत जे हाय
माझा आज कम्प्लीट होतय
द कलस बरलेच कवाल सांगतात ब ठीक आहे एक पाच मिनट एक पाच जण असून दहा जण असून कधी करायची तू
अरे बाळा तीस कॉल करायचे होत एका व्यक्तीला पाच पाच कॉल तीन हजार बे उघं जायला ना नाही त्याने खळ्या
अरे ाव हथ इथ किती आहे सात मिनिट आहे हे बरोबर दहा मिनिट झा क हॅलो कितीने मी माहिती सांगतो बरोबर सांगतो का बघा एका फ्रेंडला पाच पाच वेळा फोन करायचा दहा दहा मिनिट तशी पाच फ्रेंड ला काय ग रोज नाही पाच फ्रेंड ला पाच पाच वेळा करायचाला का का महि त्यांना पाचवच मिळाल्या हे किती दिवसात म आलाग टस्कतरला कि दिव क्लीट
आता मला सत्तावीस तारखेपासून आहेय मी ना कम्प्लीट केलो नाही ग तीसच कॉल करायचं होतं फक्त
संध्याकाळपर्यंत सत्तावीस तारखेपासून काढा की अठवीस एकोणतीस तीस आणि हे चार तीन सहा दिवसात म्हणजे तिस वेळा कॉल करायचे होते सरसरीत मुलींच्या हातने घडत नाही ग जरा
होय होय
काय म्हणते इकडं असलं के होतय तर तीन हजार पेमेंट होते तीन हजार किती सहा दिवसाच थँक्यू सांगतो नंतर तुला जरा डिटेल्स अरे तुला सांगतो की नंतर मी बोल
आणि आता तुन मीन तुला कॉल केलोय का नाही तर तुला पण
मला पण येतय काय नाही ब ब खर्च निघतय गे माझं
आता मी न सांगितलं मी न केलेलं मलाहा रुपये मिळते ए मिनिटात आणि तुला आठ रुपये मिळते एका मिनिटाचं मग आता दहा मिनिटाचा ऐंशी रुपये असं हा त्यामुळे माझा पण फायदा तुझा
नाही म सँड्र माझ्या जावाला पण करतू इकडच्या खिड्यात बस मी या खिडक्यात बस आम्ही ती भोज भर ह आणि आम्ही त ब बर थ गल्लीतली एकीच आहे दुसरीकडे कुठं नाही आमच्या गल्लीतलं बायका शाान नाही इथ घरी
बायकाासून द्यायचं नाही मुलीसून द्यायचं ग मैत्रिणी
हे एकदा क्लोज आहे ज्या सग चालतं ही एक हेिलाय ऍड कराय शार स्ट्रिकटग मण बित बडतात नव जरा पोत लच पोतशिवाय आणि रेट रेटिंग पण आहे तो
आता दुसऱ थोडे काय बोलाय आम्ही रच बोला लागल म
संशी वृती असे
हम् काल का शिवाबिवा द यायचं नसते चांगलं व्यवस्थित बोलायचं असत ना शिवािव
त
होघडयच
जाणे जाने ते न्हव आमचं बोलणं बिोलण ऐकू ना म जॉब जॉब आणि देतील मग
देत्यात की
नंबर काढतसं नाही नाव कुणाच त्याच बँकेचा अकाउंट